हॅलो, हा आवाज येते बोलाय ना. हा येते येते. ह बोला,
हम हा ह.
तेच मुलगी जरा रडत होती. म्हणून मग फोन मी ठेवला. थांबा म्हणटलं तूम्हणा.
हो हो हो उठली का. जो बसली का गप्प.
हो दिले आता तिला जरा कलर करायला वैगरे दिले. म्हटलं कलर कर म्हटलं तोपर्यंत गप बसल्या तोपर्यंत.
व्यवस्थित दुपारी वेळ होता. भरपूर सोडा आपल्याला,
हो काय वेळ होता. पण समजलं नाही तुम्ही फ्री आहे का नाही. तुम्ही झोपलाय का असं वाटलं म्हणून मी नाही कॉल केला ना.
कोमलला केला नाही कॉल. कारण की ती झोपली असेल म्हणून मी तिला केला नाही.
मी त्यांना किती मला वाटतं. तीन, सव्वा तीनला मी त्यांना कॉल केलता. म्हटल आता त्यांच्या बोलून तेव्हा त्याने म्हटलं असतं की बघा एकदा कॉल करून असल्या तर जागा अस चालेल म्हणून असं बोल्या असत्या तर त्यांनी डायरेक्ट असं बोललं की पाच वाज ता. पाच वाजता कॉल करा. म्हणून, मग मला वाटलं तुम्ही झोपत आशिला. जरा विश्रांती आता तुमच शिलाई काम पण असते. म्हटलं दोन्ही थकून जाते ना. म्हणून नाही वाटलं मला म्हणून मी केला नाही. नाही तर झाले असते. आपले कॉल चार वेळा कॉल झाले असते आतापर्यंत.
मग एकटी ना उचलला. एकटीचा झाला पण वीस मि वीस सेकंदच झाला.
का बरं असं.
काय माहिती त्यांच्याकडून तसच काय झालं वाटत. हो हो.
नेटवर्क रेंज नसली ना. तरी पण प्रॉब्लेम येतोय मग.
हो हो हो तेच आणि काय म्हणते? चहा वगैरे नसेल आजुन?
काय. चहा नाही आता ती जरा बसायचं थोड्या वेळान जरा काहीतरी करायचं नाश्त्याला आता. मिस्टर पणं येतांत त्यांना पणं भूकं लागलेली आहे असी पणं आतां उठले नां लगेचं कायं खातं नाहीं थोडां वेळांण लागते तिलां आत कायतंर बनवायचं म्हंलंता आतां पाऊस पडायंला लागलायं
ह
पाऊस पडालां लागंला आहे मंग आतां मस्तंपैकी जरां असं भजीचे तलबं आल्यां म्हणलां
भजी हो हो हो कशी बनवतांय भजी कायं
भजी म्हणजे आतां कसं मलां तरं बनवायंच झालं तरं नां मंग मी कांद्याची भजी बनवते नाहीं तरं बटाटे भजी मी बणवंते
हां हां
ती भजी ज्यां जास्तं आवडतांत आमच्यांत म्हणूंन मंग तेचं मोजले असते मंग कधी कांदा निसतांस ते कधीं पालक घालूंन पालक पणं कंट करूंन घालते त्यांच्यामध्यें पालक कांदा दोन्ही करूंन असं हां भजी बनवते त्यांसाठी कायं हां छान होतं टेस्तं पणं लागतांत ते आणि पालक पणं खांल्ला जातो नां असं असं मुलं खांत नाहीत मंग त्यांच्यासोबत भजीतनं जाते त्यांच्या खातं त्यांसाठी कायं पणं कांदे लांब एकदंम पांतळ कांप करूंन बारीक लांब चिरूंन घ्यांयचे कांदे दोन आपल्यां किती करायचं त्यां हिशोबाने चार दोन कांदे चार कांदे चिरून घ्यांयचे मंग त्यां कांद्यामध्येचं मीठ जीरे परंत ओवां टाकायचं जरां जरां सांखर जरां एकदंम चिमूट भर सांखर मीठ आपल्यां चवीनुसार हळंद घालूंन हे थोडंसं मिक्सं करूंन हां मिक्सं करूंन ठे मिक्सं करूंन घ्यांयचा आणि मंग त्यांच्यांत बेसन घालायचं बेसन पणं थोडं घालूंन ठेयचं असं जास्तं पणं नाहीं कि पीठ लागतं कां फक्तं कांद्याला लागेलं इतकं पि इतकं चं धावायचं जादां नाहीं ठेवायचं मी लावून पाणी मी नाही युज करतं तसंच तेलातं लाऊन बेसन घालायचं आणि थोडंसं तांदळांच पिठं पीठं घालते कां त्यांच्यात एक दोन चमचे तरं तेथोडं घालूंन मिक्सं करूंन ठेयचं पाणी बिल्कुल बी नाहीं घालतं हां कुरकुरीतं होते मंग पाणी मी घालतं नाहीं तसंच त्यांला ठेवायचं थोडां वेळं एक अर्धा तरं सांधी करूंन मी असं शरूंन वगैरें ठेवती ते टोमॅटिक मीठं घातल्या ल्यांमुळे कांद्याला पाणी सुटतं आणि त्यांच्यामध्ये चं ते बेसन भिजलं जाते छान जरं गरजं पडली तरचं मी त्यांला पाणी घालते अदरवाईजं पाणी शक्यंतो नाहीं घालतं मी त्यांच्यात नाहीं आणि त्यांच्यामध्ये चव त्यांतलं त्यांत कांद्याचं पाणी निघाललेलं असतं त्यांचेच असतं नां त्यांमुळे टेस्ट खूंप छान लागते त्यांची
आणि हां कांद्या पणं मीठ लावल्यांनंतर पाणी सुटतं नां हां
पाणी सुटते मंग हां मंग त्यांच्यातच मी फक्तं भिजवते बेसन मंग मंग मी एक्स्ट्रां पाणी घालतं नाहीं लागलंच तरचं शक्यं तरं नाहींच लागतं मलां मी लव भिजूंन ठेवते नां मंग भिजल कीे बेसन पणं भिजते चांगला व्यवस्थितं पाणी सुटले असं त्यांच्या आणि चांगले होतं चवीलां मंग हम्मं मंग त्यांमुळे चांगले होतांत
हां हां मीडियंम गॅस करतांय कायं फुलं टाकणे हां
पहिला टांकता नां तेलातं कडई तेल तापलं नां तरं गॅस मोठं करायचं पहिला भजी सोडांयचे भजी सोडूंन झाले की लगेच बारीक करूंन ठेवायचं मंध्ये गॅस बारीच्यांवर भाजल्यां जाते पणं जरं तुम्हीं पहिल्याच मंग टाकतांना जरं बारीक ह्यांच्यावर टांकले नां भजी कुरकुरीत होतं नाहींत
होतं नाहीतं मऊं होतं असतील
म्हणूंन आणि मोठ्यांवरचं जरं तळंला तरं मंग वरूंन भाजलं जातंय आणि आतमंध्ये पीठ तसेच कच्च रहातं ते म्हणूंन टाकतांना पहिला भजी सोडतांना ते गॅस मोठं असावं भजे सोडून झाले की लगेच बारीक कराव्यां बारीक घेच्यांवर भाजू द्या हा बर कारण तेेत आपलेलं असेल बाकीच्यामध्ये व्यवस्ित आजून पण भाजलं जातं आणि वरुड पणछान कुरकुरीत होतात
हो हो छान होत.
हा बाहेचे ब तरर तसे पुरकुर हो आणि बेसन पण कस कराय. हे अ जास्त घालायचं नाही काय ते पिठच लाग पाहिजे कांदा कमी आणि पीठ जास्त अस नको फक्त कांद्याला लागण्यापूर्त खेकडा भाजी कस असतो आपला कांदा दिसतो त्यालाच कांद्यालाच कोटिंग अस वाटत जरा जरा तर पाहिजे बघा वरती तर मजा नाही तर काही ठिकाणी करतात ना कि मग बेसन कांदा तर कमी आहे आणि बेखनाच जास्तते जास्त मग ते पीठच खाल्यसारखं लागतय तस नको
पीठ कसं होतय मऊ पडत ना ते लगेच
हा मग मऊ पडतय कुकुरीपना राहत नाही म्हणूनच मग बेसन लागल तेवढंच घालायचं कांद्याला लागल इतकंच जादा नाही घालायचं
एकेक काय करतात ते कॉर्नफ्लॉवर पण घालतात ना
नाही मी शक्यतो कॉर्नफ्लॉवर नाही घालत मी हा तांदळाच्या पिठाची कॉर्नफ्लॉवर पडत मग ते कडकपणाचं म्हणजे थोडंसं गार झालं ना ते चामट असं होतय कॉर्नफ्लोअर बरोबर ना हे कसं ठीक आहे गरम गरम करकुरीत होईल थोड्या वेळानं जरी झालं तरी मऊ झालं तरी काय खाण्यासारखं वाटतय ते चामट झालं ना असं खऊ वाटत नाही मग भजी ते जर तुम्ही गरम गरम लगेच खाणार असला तर तांदळाचं पिठ ऑप्शन नसेल तर मग तुम्ही घालू शकताय तांदळाच्या पिठाची ऐवजी कॉर्नफ्लॉर पण पण चालतय किंवा थोडासा रवा सुद्धा टाकू शकताय रवा जरी टाक टाकला थोडासा तरी पण कुरकुरी छान होतात हो हो रव्ह्याने पण छान होतात कुरकुरीत छान मस्त लागतात
आणि बटाटाभजी कशी करताय काय हा
बटाटे भजीला गोल काप पातळ कापून घ्यायचे आणि ते पाण्यातला दोन तास आधी स्वच्छ पहिला धुऊून घ्यायचं कारण त्या स्टार्च असतो ना आपण तो तुम्ही ते साल साल पण ऑप्शनल आहे तुम काही जणांना साल असलेच बटाटे आवडतात भजीला चालतय काहीच्या घरात की आवडत नाहीत मग आपण बटाय भाजी करताना पण चिरून जरी करायची झाली तरी कट करून हा काढून घालतोय हा मग मग प मग त ग बटाटे पहिला स सोलून घ्यायचे त्यानंतर ते बारीक गोल-गोल काप कापून घ्या त्याचे आणि मग त्याच्यानंतर मग परत ते अ थोडं पाण्यात दोन-तीनदा धुवन घ्या त्याला स्वच्छ आणि धून घेतल्यानंतर ते ठेवाचं आणि मग इकडं पीठ पीठ कालवायला घ्यायचं ते बेसन मध्ये मीठ ओवा हळद आपला जर मसाला वगैरे तुम्ही परत धने जिरे पूड टाकणार असला तर टाकू शकते अ लाल तिखट पण टाकणार असला ऑप्शनल आहे तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर टाका कुणाला आवडत नाही काही असंच हळद घातलेल चालतय म तेच्या हेच्यावर मग पाणी पाण्याची कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी पण मीडियम ठेवायची ती जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असं ठेवायचं लगेच ते पीठ-पीठ अ लागत म्हणुन जास्त पातळ घट्ट करायच नाही आणि पातळ केलं तर मग त्या बटाट्याला काहीच राहत नाही अस म्हणजे बटाला रहाव चिकायला पण पाहिजे व्यवस्थित हा म्हणून मिडीयम ठेवायच अस जास्त पण घट्ट नाही जास्त पातळ नाही असं ठेवायच मग त्यानंतर तेल तापल किम बटाट्याचे एक एक स्लाइस घेन पिठात बुडवून तुम्ही टाकू शकता टमो फुक्तच छान प हे आत काय करतात काही जण भजी हा ब बटाटे भजी करताना भजीचे पीठ जेव्हा कालवतो ना त्या वेळेला काही जण हे सोडा घालतात काही जण घालत नाहीत मी शक्यतो नाही वापरत सोडा कारण सोड्यामुळे पोट लगेच फुगल्यासारखं होते म्हणून मी सोडा ऑप्शन वापरत नाही त्याच्याऐवजी मी काय करते कडलेलं तेल असताना ते एक चमचाभर तेल आपल्या ह्याच्यामध्ये टाकायचं पीठ
हा पिठ्ठामध्ये
कडलेलं तेल हा कडलेलं तेल असे ना आपण कालवलेलं पीठ असे ना ते घातलं ना तरी पण खुसखुशीत चांगले होतात सोड्याच्याऐवजी ते करू शकत ऑप्शन
हा हा हां चांगलाय मग सोड्याच्याऐवजी ते भजी मध्ये ते तेल टाकले तर
मोस्टली नाहीईस मी स नाही झालं सोडा मला मग ते सोडा नकोच होते कारण सोडा घातल्या ना भजी जास्त खाल्लेच जात बघ तुम्ही एक चार वाजे खाल्ला ना नको होते पोट जाम झाल्यासारखं होते बेसन हा म्हणून मग मी ओवा घालतो की ओवा घाला तुम्ही कांदा भाजा करता त्यात धने धने असतापले मोठे अखंड झाणे ते खलबतात कुठून घालायचं पूर्ण एकदम बारी करायं जरस जाडसरस ठेवायचं हा त्याच्यामुळे पण टेस्ट धन्यामु छान येतात टेस्ट
हा हा हा हा
मग ते घालू शकता तुम्ही मध्येमध्येध्ये ते पण छान होतं घातलं की खायला गरम गरम बर वाटते मग परत आणि काय मग तुम्ही वडे वडे काय शक्यत मी नाही करत वडेचं मला जमत नाही गणित बटरची भाजीच ते कन्सिस्टन्सी आहे आणि ते होत नाही माझ्याकडनंणजे दोनदाहा घंटले आहे माझ्या म्हणजे चुकीचं झालं माझ्याकडन ते त्यामुळे मेहनी मणत राह दे तू वडे नको ख करू भजी छान करते
भजी छान करते हो हो म वड्याला ते भाजी छान झाली पाहिजे
हा भाजीवर सगळं वड्याचं डिपेंड आहेण ते भाजीचं माझं गणितच कुठ तर सुकतंय काहीतरी कमी जसं मिठाचं तर प्रमाण कमी होत आहे ना तर मसाल्याचं तर बिघडते असं होत म्हणून मग ते वडच्या नात्याला लागत बसत नाही सर्व भजी करायचं अंंदाभजी नाही तर बटाटे भजी करा ते चालते मग करायला हो संध्याकाळच्याला जर आता आल्या ऑफिसमध्येध्ये हे पावसात न येतात जरा गरम गरम चहा बरब
जी खायचं हो हो ते मुलगी खाते का आवडतें का
खाी खा त तिला पण आवडतं तिला पण जेवत ना तरी भज्या असलं ना तर ती चपाती आणि भजे सोबत चपाती खाऊन खाते त्यामुळे आहे तिचं पण व्यवस्थित
हा हा मग चांगलं आहे आपलं आवडीन खात
हम्म आता बहूया जरा पाऊस पण यायला लागला इतकं कालपसून चालू आहे म्हटलं आता जरा मूड झालंय तर म्हटलं आज भजी संध्याकाळी करूया मस्त आता
करायचे आज आहे इथं कोल्हापूरमध्येध्ये पण आहे पाऊस आज
आहे का
आहे आहे पावसात म्हणजे जातो येतो पण आहे बऱ्यापैकी आहे
सकाळी जरा उघडला होता इथ जरा बरं वाटालं आज पाऊस म्हणजे उघडला म्हणजे काय आभाळ होत कधी पण पाऊस इल अशी अवस्था होती पण पाऊस थांबलेला जरा परत आणि दुपारपासून जो कंटिन्युअस तीन वाज दोन वाजल्यापासून चालू झालाय च
हा करते तुम्हाला एक थोड्या वेळात
ओके ओके